हॅलो हॅलो
ते
हॅ हॅलो
हो
हा आवाज येतो माझा हॅलो
हॅलो हॅलो हॅलो
हा बोल कि
आवाज येतयं काय
आत्ता आवाज आला बघ आत्ता आवाज आ
हा हा हा आणि काय मग कॉलेज आज काय कॉलेज सुट्टी हा आता येतोय,
ह्
आज काय कॉलेज क्लास सुट्टी असेल ना तुझ्या आज ते कॉलेज क्लासेस सुट्या असतील ना तुझ्या हा कि तो फिरा म्हणून असं ते गानगापूरला त गानगापूरला ती गेलीच काय
तर तुमच्या इकडें ऐकाय जरा सांग की
हा
तिकडं काय म्हणलं जरा सांग
चहा होय होय हॅलो
मग हा तो घ्याय इथनं जवळ आहे काय
अक्कलक अक्कल नाही असं लांब आहे आमच्या इथून अक्कलकोटच्या तिकडे आहे अक्कलकोटच्या पुढे आहे हा मग आम्ही गेलेलो.
ह.
आणि म्हणजे असं फाॅमेली सोबत गेलेलो आणि सकाळी तिथं कि इथून अ.. इथून रात्री साडेबाराला म्हण सांगलीमधून साडेबाराला आम्ही गेलेलो. आणि तिथं सकाळी जाततो आमी गानगापुरात
हमं.
हा. एवढं लांब आय इथून.
ह. येवढ्या लांब आए? हा, मला यायला दोन दिवस लागतील.
हा. आमच्या इथून साडे अं हं?
बोल बो
आमच्या इथून साडेबाराला गेल्यावर साडेबाराला गेल्यावर साडे अ सात ला पोचलो आम्ही आरतीच्या टायमाला. मग?
हा.
हा. साडेसातला पोचलो. म तिथं आरती होती. म आरतीला थांबलो म तेव्हा असं अंगातन असं येतय ना अंगात येणं असं म्हणजे अ म्हणजे अस लाकिट घालेल असतंय ना ते तिथं काढत्यात आसं. म आमी पहिलं फस्ट टाईम फस्ट टाईम बघितलेलं मी आसं हे. हा ते खांम असत्यात. म ते आता अ-आदमापूरमध्ये कसं ते जं डाम असतोय ना म तशी अशी मूर् ते आशे खांब असतात तिथंं म्हणजे आसं अ असे वरती असे लटकत्यात ते असं उलटं लटकतात. असं ते एक मुलगी होत्यात म्हणजे बावीस वीस वर्षांची असणार. आणि ती त्या खांबावरच लटकत होती. तिच्या अंगात म्हणजे लागेरी झालती ना. म ती असं खांबावर लटकत होती आणि अशी म्हणजे टीव्ही मध्ये कसं दाखवत्यात असं सारखा असं म्हणजे चेहरा बिहरा असा एकदम भयंकर असा असा होता.
हम्म.
आरतीस टाइमवाला, तेव्हा मी फस्ट टाइम बघितलं की बाबा म्हणजे लागीर अस म्हणजे खरोखर असतंय असं म्हणजे पहिल्यांदा मी बघितलं तेव्हा
ह् ह.. कुठ
मला असं वाट गानगापूर गानगापूर
म्हणजे कोणता देवाचा दिवस?
ते दत्ताचं दत्ताचं अव दत्त आए दत्त दत्त महाराज आएत. हा दत्तांच आए मस्त आए दत्तांची मूर्ती अशी छान आयः तिथं. आणि अ ते असं तिथली म्हणजे असं म्हणतात कि तिथं असं माती सते आजूनही मांग असं नदी आए असं म्हणजे तलावासारखं आहे तिथं पण आम्ही नाही गेलो म्हणजे लेट झाला झालेला ना आम्हाला अक्कलकोटला पण जायचं होतं अजून आणि तुळजापूरला पण जायच होतं. त्यामुळ तिथंच दर्शन घेत गाणगापूरचं मंदिराचं दत्तांचं आणि प्रसाद घेतला म्हणजे असं ते अभिषेक चालू होता ना दत्तांचा, त्या आम्ही गेलतो ना त्या टायमाला अभिषेक चालू होता.
हा. ह
मग अभिषेक प्रसाद घेतला तेवढाच आणि मग तिथून निघालो मग तसं घरती भरप पूर होती म्हणजे अ.. ते आरतीच्या टायमाला ना म्हणजे कुणाच्या आसं आंगात आसल ना अं लागीर म्हणजे असं ते बाहेर बसाचं असेल ना ते आरतीच्या टायमाला भाहेर निघतंय आणि तिथं डायरेक्ट डाबाला जाऊन अशी लटकतात अशी कशी पण वाकडी तिकडे कशी पण लटकत्यात.
म्हणजे जे अंगात आहे ते अंगात असताना लटकत्यात.
हा अंघात असता ना ते म्हणजे आता. आता आम्ही आरतीत थांबलोय हा लाईनीत थांबलोय हा.
हम्म.
आणि मधूनच पळत जातात एकदम फर्स्ट पळत जातात ते असं डाबावर. हा डाबावर असं लटकतात एवढे मोठे मोठे असे हे असतात. नाही का अस आपण व्यायाम करतोय न वरती असं लटकत तस पा खा खाली खाली असं हे करतात असं काय म्हणत्यात. वरती पाय नाही खाली लोकं असं करतात त्यांनी एवढं. असलं डेंजर असत ते बघितलं. मग काय अंगात आणि असं वाटत की आता माझ्या माग थांबलं ही बाई हा. आणि आरती चालू झाली ही मागची बाई पळत जात्या डाब. वर त्या असं होतय म्हणजे एवढं आरतीच एवढं ह आहे की बाबा. कुणा कुणाचं पण असं अंगात असलं ना असं लागे असं म्हणजे बाहेरसच अंगात अस. न ती त्या डांबावर तिकडे जातात असती. आणि तिथून मग ते निघतय मग ते आपा आप निघतंय ते डांबवर गेलं ना. थोड्या उशी वरडत्या जोर जोरात ते बायका. का म्हणजे लेडीज ती पोरगी होती आणि वरडच होती कसली जोर जोरात. मग ते निघतेय खर तिथं गेलं ना निघतंय. मग त्याने काहीत अंगारात काय तर लाव लावते लावतात तिने अंगारात सगळं असं.
काय झालं का नाही मी काय.
काय म्हलीस. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हं हॅलो. हॅलो. हॅलो.
ह हॅलो.
आवाज येत नाही का माझा.
हॅलो आवाज येतो काय.
येत येत आत्ता यायलाय हा आवाज येतोय काय.
हा मला पण आताच यायला. हा आत्ता येतो कधी पासून हॅलो हॅलो म्हणालोय.
मही म्हण हलायला म्हणायला इथं काय वेगळंच चालू इथं हे.
होय.
आला ना आवाज.
काय झालेय काय माहित हम्म आता याल मगाशी येत नव्हत.
हा हा हा. मग त्याची गानगापूर मध्ये एवढं म म्हणजे छान वाटतय ना मस्तच वाटते गाणगापूरात. ते आदमापूरचं कसं आहे ना सेम असं हाय बघ तस आदमापूर मधलं आहे ना तसं. पण हे दत्तांचं आहे अन ते वाढवा
खरं आम्ही रात्री साडेबाराला निघले आम्ही साडेबाराला निघलेलो साडेसात हां, मग काय मी तर एवढं भिलेलो पहिल्यांदाच बघितलं लेलं ना हे.
हा.
हॅलो,
हा. मी तर एका को, हा बोल बोल आवाज येतोय?
हा यायला आता यायला. ते लई डेंजर बाबा.
पाहिल.
मग काय पहिल्यांदा असल बघितलेलो, लई हे झालेलं खरं.
हा.
हं. पण चांगला आहे तो. हा खर दत्तांच लय भारीये असं. म्हणजे असं पहिल्यांदाच बघितलेलं असं. म्हणजे मंदिर आहे ते झाकलेलं असते आपण असं म्हणजे ह्याच्यात तून बागायचं असते म्हने. अस छोटस अस होल असतं त्यातून बघयचं असत. ते पण तेव्हा अभिषेक चालू होता आणि आरती चालू होती ना. त्यामुळं आम्हाला मग असं समोरासमोर दिसलं ते दत्तांची अशी मूर्ती अशी.
व्हय. भारी नशि
नाहीतर कोणकोण जातय ना, त्यांना असं असं वाकून असं बघायला लागतय. आणि आम्हाला असं स्पेश असं समोरा समोर दिसला आम्हाला.
हं हं आणि सद्या सकाळच्या आर एवढ्या आर तिला जास्त हे नसत्या गरदीे नसत्या. म्हणजे ती तले स्थानिक हे नसतात ती तेवढीच की.
हा सकाळीच्या आरतीला एवढी गर्दी नसते. आम्ही गेलतो ना तेव्हा गर्दी नव्हती. एवढी नव्हती गर्दी, लगेच गेलो आम्ही. आ लगेच दर्शन झालं आमचं.
होय काय?
हां.
लाईन वगैरे लावाय लागतेत काय म?
अं?
लायनीतन वगैरे जायला लागत
हां. होय होय. लाईन लाईन मधून जायला लागतय पण तेव्हा एवढ अशी गर्दी नव्हती. त्यामुळे आमचं लगेच दहा मिनिटात झालं दर्शन. म असं आमावश्याला तेन नाही सॉरी पौर्णिमेला जायच तिथं. पौर्णिमेला तेन गेलं ना, मग तिथ लय गर्दी असत्या मग. दोन ते एक दोन तीन तास लागते मग. चल ठेवते मी.